नाही आता तेच आताच स्वयंपाक- स्वयंपाक करायचा विचार चाललाय.
हा हा मम्मी तेन
नाही ती आहे जरा गावाकडं. मग त्यामुळं आता मी आणि पप्पाच्या घरी.
दोघंच असता काय?
होय.
हा हा मग तर तुम्हालाच करायला लागत असेल, सगळं सकाळ संध्याकाळच.
अ तेच की नाही काल पप्पांनी केले होते खिचडी. मग आज म्हणल करते म्हणल आता काय कणी-
नाही ते कसं रोज रोज कंटाळा येत ना करायला करायला भाग-
आणि ते सवय नाही म्हणजे मला अजून कुकिंग मधलं एवढं मी कधी- म्हणजे लक्षच दिलं नाही जास्त.
हा भाकरी कसं भाकरी ते पण कसं लगेच म्हणजे होऊ शकतंय ना.
हो हो
आपल्याला जास्त वेळ पण लागत नाही करायला तेन असं-
ते आहे, पण मी स्वतः म्हणजे कस मला भाकरी जास्त आवडत नाही. आधीपासन खूपच चपातीची सवय-
हा हा मग तेच म्हणजे तुम्ही कसं खाताय चपात्या ते, आता आमच्या घरी पण- सोमवारी उपवास असतो म- त्या वेळेलाच फक्त चपाती करतात. म्हणजे जास्त करून कुणाला नाहीच आवडत. आता कसं गावाकडे जास्त करून कोण खातच नाही चपाती जास्त करून भाकरीच. खातात. हम्म आम्हाला तर भाकरी- भाकरीच आवडते. खूप आवडते मला तरी म्हणजे गरम गरम पण छान लागते. भाकरी एवढं- कोण असं जास्त खायला बघतच नाही.
हम्म हम्म
हम् नाही.
बाकी काय तुमचं, काय नाही आता कोल्हापूरचे म्हण- म्हणजे माझं असं आहे ना, एक तर कोल्हापूर एवढं आवडतंय कधी आलेच नाही. पण असं कोल्हा हा कधी आले नाही. पण एकदा ना आपलं धाराशिव आहे ना- तिथं शिवराज्याभिषयक काहीतरी कार्यक्रम होता सोहळ्याचा त्यावेळेला संध्या. सगळे सांगोल्याचे कोल्हापूरचे लोक आले होते.
हा हा हा
मग त्यावेळेला त्यांची भाषा ऐकून-
कोल्हापूर इतकं छान आहे तुम्हाला सांगतो. आपुल- की आणि माणूसकी काय आहे ते म्हणजे इथं आल्यावर समजते कोल्हापूरमध्ये. खूप छान आहे असं, म्हणजे बघायला पण सगळे पर्यटन स्थळ छान आहेत‌. आणि त्याच्यानंतर जेवण पांढरा तांबडा म्हणजे इथला फेमस आहे. ऐतिहासिक गोष्टी सगळ्या कोल्हापूरमध्ये हो हो ऐतिहासिक गोष्टी ज्या- ना म्हणजे फुटबॉलचं म्हणा आता छत्रपती राजश्री शाहू महाराजांच. अ मोठं खासबाग मैदान म्हणजे त्यांच कुस्तीच ते इतकं फेमस आहे. त्याच्यानंतर त्यांच्या त्या आजच्या काळातल्या काहीतरी गिरणी वगैरे काहीतरी होत्या ना? ते इतकं फेमस होतं म्हणजे सगळं ते जुना वाडा तुम्हाला बघायला मिळणार. त्याच्यानंतर हॉकी स्टेडियम आहे मोठं कोल्हापूरमध्ये. ते तुम्हाला छान बघायला मिळणार, रंकाळ आता रंकाळ तर तुम्ही रील्स तेन बघित -लच असणार रंकाळाच्या तेन असं तुम्हाला कधी तरी आल्या असल्या तरी इंस्टामधी तर बघितलं असत्यालं तुम्ही, ते इतकं छान आहे तुमला सांगतो बघायला म्हणे आता ह पावसाळ मनाने संध्याकाळचा व्ह्यू रंगकाळायचा वाव म्हणजे खतरनाक असते त्यांचं बघायला सगळं. कि बाबा म्हणजे आता इतकं म्हणजे खायचं तर वेगवेगळे पदार्थ सगळे मिळतात. त्याच्यानंतर आता म्हणजे जिमचं साहित्य आता तरच फाउं ते म्युझिक म्हणून बसवलेय रंगकाळ्यामध्ये. ते म्हणजे तुम्हाला असं पाणी च वेगवेगळ्या प्रकारचा डान्स करतील लाइटिंगमध्ये.
हा ते कारंजा वगैरे टाईप.
कारंजा वगैरे त्यानंतर बोटिंग रंकाळ्यामध्ये करायला तुम्हाला मिळणार. आतन सगळा रंकाळा बघायला मिळणार. इतकं छान केलंय सगळं तिथं रंकाळ्यावरती असं परिसर तुम्ही जरी असं म्हणजे कधी समर सीझनमध्ये तेन त्याच्यानंतर असं म्हणजे आधीमध्ये कधीतरी गेला तर इतकं छान असतय बघायला ते खूप छान असतय आणि त्याच्यानंतर आपण कसं उन्हाळ्यामध्ये सगळे सुट्टी असते मग लोक वगैरे संध्याकाळी चार, पाच नंतर खूप गर्दी असते खूप म्हणजे खूप. तिथं रंकाळ्यावरती. बघायला पण छान असतं सगळ्याच गोष्टी आणि मस्तच असत त्यानंतर पन्हाळ्यावरती पण त्या कोल्हापूरमध्ये पन्हाळ्यावरती तर इत क छान आहे म्हणजे सगळं शिवाजी महाराजांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची लास्ट भेट होती तिथे. काहीतरी पन्हाळ्यावरती जिथंन पावनखिंडला जायचा रोड आहे. त्याच्यानंतर तोफचा गोळा एक लागलेला अस शिक्का आहे पूर्ण पन्हाळ्यावरती. तुम्ही कधी पण म्हणजे असं वेळ मिळाला तर बघितला बघून गेला तरी चालते.
ते ते कसं आहे प्रॉब्लेम कसा आहे म्हणजे कोल्हापूरमध्ये असं कोण असं नातेवाईक वगैरे नाहीये ना मग तो एक प्रॉब्लेम आणि कधी असं कोल्हापूर पाहिलं नाही पण रील्सवर वगैरे बघितलंय. हो म्हणजे मा भाषा कशी आहे माणसांची किंवा किती छान
माणस तितकीच वांड आहेत बोलायला पण चांगले आहेत म्हणजे एकदा जीव लावला की लावतात. पण एकदा असं कोणीतरी भांडण झालं तरी म्हणजे पूर्ण असं वाकड्यात गेल्या सारखं. म्हणजे राग पण नाही सहन होत त्यांना जीव पण खूप लावतात ते माणूस की भरपूर असते त्यांच्याकडे कोल्हापूरच्या माणसांकडे म्हणजे काय वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य ते काय माहीत पण कोल्हापूरच्या माणसांच्याकडे भरपूर माणूसकी असते.
तेच की तेच की बघू आता यायचं आहे एकदा.
खूप छान असत असं सगळं बघायला तेन.
हो!
असं म्हणजे कधीतरी पत पन्हाळ्यावरती पावसाळ्याच्या दरम्यान तर इतका व्ह्यू छान असतोय. असं म्हणजे बाजी प्रभू देशपांडे त्यांची छान प्रकारची अशी मूर्ती वगैरे म्हणजे असं म त्या पुतळा तयार केलाय.
बर, हां.
हा म्हणजे असं लावलाय, फर्स्ट स्टार्टिंगलाच त्याच्यानंतर असं व्हिव छान आहे इतका संध्याकाळचं, असं स्वीटकॉर्न तेन सगळं विकायला असत तिथं सगळं. बऱ्यापैकी पन्हाळ्यावरती, आणि बघायला तर इतकं छान असं धुकं पावस त्यामध्ये तुम्ही रिल कधीतरी बघा पन्हाळ्याच्या, खूप छान असतं असं बघायल ते. जोतिबाचं मंदिर पण तिथूनच जवळच हाय.
हो, हो.
जोतिबाचं मस्तच आहे ते, अ जो जोतिबाचं दर्शन, म तिथं पण चैत्र यात्रा असते मोठ्यानं जोतिबावरती. त्यावेेळेला खूप गर्दी असते तिथं, जोतिबाला तेन. आम्हाला कसं इथून जवळ हाय त्यामुळे आम्ही जाऊ शकतोय कधी पण, ते म्हणतात ना जवळ असलेलेच लोक कधी जात नाहीत, लांबूनच सगळे लोक येतात. हा जवळ असलेले लोक कधीच असं जायला ते बघत नाहीत. पण खूप छान, खूप छान असतय सगळं बघायला तेन.
नाही ते आता कसं हाय तिथं आल्यावर बघित आपल्याला वेगळं वाटतं, आणि आता रील्सधे सर्च केलं ना. की थोडं असं वाटतं ना की ठीकय, असं असेल तसं असेल त्यामुळे अस डायरेक्ट तेच बघायचं असं येवून.
खूप कोल्हापूरमधे अस शाहू पॅलेस, त्याच्यानंतर न्यू पॅलेस अस बघण्यासारख इतक्या गोष्टी आहेत म्हणजे अस कुठं फक्त फिरणारा माणूस पाहिजे, खायचे तर पदार्थ काय विचारूच नका. आणि इथ पांढरा तांबडा तरी खूप फेमस हाय कोल्हापूरमध्ये खूप.
होय ना.
हो, हो म्हणजे त्याला फक्त खाणारच माणूस असं घट्ट पाहिजे. इतकं ओ-इत इतक छाना हाय सगळं असं बघण्यासारखं तेन, म्हणजे बाबा की हा मला अस खरंच छान वाटत कोल्हापूरमध्ये, अब सिटी पण चांगली हाय. म्हणजे घाण नाही, काय नाही त्याच्यानंतर शिक आता शिवाजी युनिवर्सिटी मोठं विद्यापीठ हाय. हे पण रील्समध्ये बघितलं असणार तुम्ही, कोल्हापूरच ते तर इतकं छान नाही म्हणजे आम्ही ज्यावेळेला आठवी, नववी, दहावीत होतो ना, त्या वेळेला आमच अ, ट्रिप गेलेली तिथ युिव्हर्सिटी. ते म ते, प्रत्येक प्रकारचे तुम्हाला तिेथ डिव्हजन बघायला मिळणार, प्रत्येक प्रकारच म्हणजे बीएसीचं, एमएसीचं. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगच. प्रत्येक प्रकारचं तिथं तुम्हाला शिक्षण मिळणार विद्यापीठमध्ये. स्टार्टिंग एंट्री तर त्येची इतकी छान हाय असं छत्रपती शिवाजी महाराजांचा असं पुतळा मोठा. खूप, खूप छान हाय, तिथं बघण्यासारखं हो. म्हणजे तुम्ही कधी तर आला तर या कोल्हापूर, म्हणजे असं तुम्हाला स्टे लाच यायला लागेल. इतकं सगळं बघायचं म्हटल्यावर, राहायलाच लागेल एक दिवस तरी.
ते म म्हणून तर म्हणलं ना, कोण असं ओळखीच नसल्यामुळ ना खूप प्रॉब्लेम होतात असं कुठं जायचं म्हणलं की.
कसं होतंय एका दिवसात येऊन सगळं बघून जायला होत नाही, आता आंबाबाई दर्शन. अंबाबाई च तर मंदिर इतकं छानाय. माधव रोड म्हणजे तिथंचाय सगळं साहित्य मिळतं तुम्हाला. म्हणजे स्वस्त म्हणजे, आता पहिल्यासारख माधव रोड नाही राहिला. स्वस्त साहित्य मिळतय असं. पण खूप असं सगळं छान छान साहित्य. त्याच्यानंतर अ आंबाबाईचं दर्शन किती छान, म्हणजे खूप लोक लांबून लांबून येता दर्शनाला. म्हणजे एकेकाची श्रद्धा इतकी असते की बाबा सगळे सगळे लोक येतात. इतक्या लांबून लांबून. खूप कोल्हापूर प्रसिद्धय असं. मी पण एकदा सांगलीच्या गणपतीलाच गेलेली. म्हणजे बाहेर असं कधी गेलेच नाही जास्त करून. म सांगलीच्या गणपतीला एक दोन एक वेळेला गेलेली. माझी फ्रेंड होती तिथं. हां, मग मी ज्यावेळेला डीप्लोमाला होते त्यावेळेला आम्ही गेलेलो. मैत्रिणी त्यान सगळ्या. सांगलीच्या गणपतीला. खूप छानाय ते पण गणपती. आंबाबाईचं मंदिर तर इतकं छानाय बघायला. आणि खूप छान वाटतं तिथे गेले की, म्हणजे सगळी अशी आपली माणसं. आपुलकी तिथे तुम्हाला प्रसिद्ध असलेलं थालीपीठ, त्यानंतर डोसे, आप्पे खायाला मिळतात तिथं. सगळे असे स्टॉल असतात बाहेर.
हम्म हम्म.
खायचं पण खूप छान छान असतं कोल्हापूरमध्ये. खरंच कधीतरी एकदा येऊन, भेट देऊन जा कोल्हापूरला.
नक्की नक्की.
हम्म, म्हणजे कस परत परत कोणत्या गोष् टी बघायला मिळत नाहीत. आपल्याला जोपर्यत वेळय, तोपर्यच बघून घ्यायला पाहिजे.
नाही ते तर माझं स्वप्न, मला मित्र मैत्रिणी पण फोनवर म्हणतात माहिती का? कोल्हा पुूरला जायचं, कोला उघं खोडा काढायचं, कोण येत तर नाही. पण ते मला आवडतय सगळ्यांना माहितीय, त्यामुळे माझ्या खोड्या काढतात मग सगळ्या.
कसं,, आता आम्ही काय असतोयच इथं, थोडेफार तरी ओळख झाल्याय आता.
होय की, नाही त्यांना कसं, वेळ वग गरे नाही ना. त्यामुळं अडाय म्हणजे सगळे हे व्हाय
तुमच्या इथून किती एक दिवस, बारा तास लागत असतील मला वाटतें, यायला कोल्हापूरमध्ये.
हा आता मला पण एवढं माहीत नाही अं तर, लांबे पण, भरपूर लांबे. हो.
हा, म्हणजे कसं एवढ्या लांबून या्यायचं म्हटलंत राहायला पाहिजे. कारण का एवढं थकून येणार, परत तुमच्या तेवढी तरी एनर्जी पाहिजे कि बाबा हा, सगळं बघायची त्यानसाठी, हा. मग त्यामुळ कसं, पाहिजे बाबा कोणतरी असं की, ओळखीचं. हां. मला बघायला भेटल सगळं, असं म्हणून. नाही या कधी पण. आता काय ओळख झालीय थोडीफार. चालेल सगळं बघायला. हम्म म्हणजे खूप असं छाने बघण्यासारखी. ब परत परत नाही त्या गोष्टी बघाय मीळत. आता तुमच्या कडचं थोडीच मला सगळं माहिते. अजिबात नाही.